काय गं काय करते?
काय नाही बसले बाई, तू काय करते? तु शिरा खा.
मी आवरले, इतक्यात बसले.
काय?
आवरलं का इतक्यात बसले.
आ.
हम्म्.
घे.
जेवण झालं का?
हा झालं, जिरलं.
ए, भाया काय भाजी खाली आज?
आज का मसाले भात खाल्ला. हम्म्. हा, मला तेवढंच आवडतं.
हा आगार, दाकीचे मीनाज पिठलं, केलं होतं पिठलं.
ओ वाव!
आमचे आहे. आम्ही चौघेच होतो, जेवायला घरी आज.
आं?
आम्ही चौघी च होतो, आज जेवायला.
बाकीचे कुठं गेले?
ते गेले होते बाहेर.
हा का?
आई आजी
तु झोपली होती का काय?
नाही गं, फोनच बघत होते. झोप येवू राहिलेली आज, गोळा घ्यायले ना.
दिवसभराचा वचपा, काढून घेवू राहीली का?
ए झोपली होती मी, दिवसभर तरी पण मला आता झोप येती अगं, हा हा हा. फोन पाहायला इच्छा नाही राहिली, एक तर मसाल्याचं खाल्लं ते मला असं परत, पोट दुखल्यासारखं वाटतय आता.
मसाल्याचं कशाला खायचं?
हो, ना. रात्रीची झोप आली तर बरी यार. काल पण झोप नाही झालेली.
आ?
काल रात्री पण नाही झोप झाली, आज झोप आली तर बरी आहे.
हा, दुपारी एवढी झोप घातल्यावर कशी काय रात्रीची झोप यईल?
मला आत्ता पण झोप येते, काय सांगू तुला.
आता झोप येती?
हा वरड एक कसं गुंगी आल्यासारखं होतं.
हा का गोळ्यांनी बाकी काय म्हणते अजुन?
काय नाय बाई गोळ्या घेते.
झालं नाही गेट?
नई ना.
बाकीचे, पोरं कुठं गेली.
तो गेलाय का बाहेर, मित्रांसोबत.
ऑर्डर येतायं चं का गं?
हा चालूचं राहतं तसं काय? आज तर ते शेजारच्या डॉक्टरांच ते इलेक्ट्रिकच, काम चालू होत घरी.
उद्या अ- मामाच्या इकडं जायचंय.
काय करायला?
त्यांच काम बाकी ना अजून वरच्या फ्लोअरचं वाटतं
हा का.
हम्
ह ह
हो, उद्या जाईल तिकडं.
हा का.
हो.
हम्म हम्म, होय काय. रक्षाबंधन पर्यंत, होईल ना कामकाज सगळं.
हा.
म्हणजे मस्त आपण फॅमिली, फोटो काडू. पण मग बालू नाही राहाचं.
त्याला केलं का वाटत, पण म्हणून त्यांनी आज
ए खरंच आज रविवार होता, पाह गं मामी.
हा. केला होता कुठं पिच्चर, पाहायला गेले होते. तिथं मध्येच त्यांच, तिथं मध्येच थिएटर हे. ट्रेनिंग सेंटर मध्ये, मग तिथंच पिच्चर पाहायला जातो. त्या, मंदिर वगैरे म्हणे.
हा ना, मध्ये आपल्याना नय जाऊ देते का?
नई-नई. गेट पर्यंतच, तरी पण गेट पर्यंतच.
हा का.
हा. अजूनत तो म्हणे कोणी भेटायला येत नाही, त्याच्यामुळं काय
छान हे
हम्म,
मग तर लगेच, गेल्या-गेल्या थोडीचं कोणी येईल रक्षाबंधन ला जास्त गर्दी राहील.
हं. जाईल तेव्हा.
जाऊना तेव्हा आपण
जाऊ, ना. हा मग, मी तिकडे एकच दिवस येईल ब. पळेल ते पुढे. हो मुक्कामी नाही येणार, तिकडं मुक्कामी नाही येत
असंच. कुठं बाहेर जायचं असेल, तर मग थांबा. फिरायला जायचं. जाऊ ना पाऊस पडला तोपर्यंत तर जाऊ कुठं धबधब्याला.
हा ना.
हम्म..
आपलं चालेल आहे, बाकींच्यासारखंच काहीच नाही
हा म त्यांना आधी सांगून ठेवलं त बर
हा. एखाशी कॉन्फरन्स येऊन लागतात
हा हा ते ग्रुप वर करून व्हिडिओ कॉल. हम्म..
मावशी न ते.
मावशींच्या बाहेर बसल्या आता ते चक्कर मारायला जात ती बी सगळ्या हम्म, सगळें एक साथच बाहेर निघता.
बर हे ना सविता ताईनं ते पण हे ना
हो. आमच्या दोघी, सविता ताई, शेजारच्या दोघी
हा. या दोघी जात्या का चक्कर मारायला.
हा स पूर्ण गँग घेऊनच फिरते गल्लीने हम्. तुमच आवरलं का?
हा आवरलं.
भांड बिंडे सगळे झालं?
सगळ आवरल.
लय लवकर आज?
लवकर आवरलं
हा हा..
का फरक पडला का नाही म? काही फरक पडला की नाही गोळ्या औषधांनी?
फरक आहे पोट दुखतच अजून. मळमळ वगैरे थांबतेे.. उलट्या वगैरे नाही होत्या आता पोट दुखत फक्त.
हा का. हम काहीतरी खाण्यात गेलं असलं अगं.
काय माहित चार पाच दिवसापासून आहे ना आता ते माघ रस आंबा वगैरे होतात त्यापासून त्रासच होतोय.
तेच ना असं काही खाण्यात ते वातावरण चेंज झालं ना.
ते
हम्म..
हम्..
बोल बाकी अजून काय म्हणती मग?
काय म टीव्ही पाहते आहे.
हा ना टाकांत.
का क्का गेले वाटतं झोपायला?
हम्म.
हुंम्म.
त्यांचा लवकर टाइम राहतो ना.
पहां आज. ते काय बाहेर जाएल होते जेवायला मित्रांसोबत म लवकरच आले.
हम्म हम्म. हम हम रुदाईच कॉल कॉल येऊ राहिले.
हा तिले बाहेर पावसाडल चक्करला.
हुं हुं. अ.
काय मग? काय लागतय त्याला? बर. त्यांनाही हौस.
दिदीला केला होता का फोन?
तिला ना सकाळी केला होता आहो, तिच्याशी नाही बोललं झालं नाही.
हुं त.
उम्म आंशुलाच केला. नाही ग काहीच नाही. आता माझ्याकडें बॅलेन्स नाही नेमका तिला किती दिवसांचा फोनही काही करीत.
हम् हम्.
दादालाही फोन करायचा.
म आता वायफाय व करायचा ना.
वो वायफाय तीच ती नाही राहत ऑनलाईन बे.
हम्म का.
हम्म.
हुं हुं फुल टाइम नसल जात.
नईये. तो अंश तिचं पोरग घेतय मग त्यामुळे ती साईडलाच ठेवून घेते.
हो ना पोरांचा लई ताण राहतंय आमची लय घेते पण आता.
हा नाही त्याला अजून लावतोस म्हणजे तो इकड आला ना त्याला जास्त. तो फोनची सवय लागते तिकडे गेलं तर थोडं विसरतो तो. हम् माझ्यामुळे सवय लागून जाते मग थोडे दिवस घेत होतो आम्ही.
हम्म तिकडे निवांत असाल..
हां तिची
लावल्या.
ह हा हं तो तर लई बिघडवला. मग प्रत्येक वेळेस सांगतो तो तिथं. त्याची मम्मी ओरडली ना त्याला फोनवर तर म्हणतो ती मावशी बरी बघती फोन तिला आणि काही बोलत तू.
हा ना. हुं हुं. बोलतो का आताही?
हा मग चांगल बोलतो.
हम्म.
हुं हुं
बाकी अजून काय चाललंय मग तुमचं?
अह,
बाकी काय चाललं म्हटलं अजून तुमचं?
काही नाही आमचा आरामच ये.
ह्म्म,
आता उद्यापासून आहे कॉलेज.
उद्यापासून दिवटी सुरु.
होव ना, उद्या तर लवकर जायचंय.
अंम,
उद्या आठ वाजताच लेक्चर ये, लवकर जावं लागल.
लवकर जायचंच तुना? चलेलं मग, जावा मग लवकर.
हा.
पाचलाच उठावा
हा पाचला, आठच्या लेक्चर ला साडेआठ ला पोहोचल मी.
हा, ना.
आठला घरातून निघंल.
हम्, हम्म कुशाला सांगती, काय वाटत नाही.
अगं आता उद्या तरी थोडी लवकर चाली, साडेआठला नाही तर आठ वाजता लेक्चर राहायचं ना नऊ वाजता घरातून निघायचो आम्ही.
नऊ वाजता?
हा डायरेक्ट म्हणजे दहा वाजता आहे ना, अ ब्रेक व्हायचा. त्या ब्रेकमध्ये आम्ही कॉलेजला जायचो.
हुशार ये म.
स
थोडया जास्तच हुशार ये.
मॅम ओरडलाय मग उद्या पसून जातोय लवकर.
हा ना.
हम्,
चालेल मग जावा, करा आराम म.
हा, हा चालेल ठेवु का मग?
हा ह,
हा चालं, आता उद्याच करते मी.
संध्याकाळीच का?
हा उद्या हा संध्याकाळीच आहे.
बरं चालेल म पण मग सगळं ते अभ्यासन ते उरकून घे आञि मंग कॉल कर, हम्म, हॅलो कर कुडयं तु?
अ